ह हॅलो हा ते पहिल्यांदा हाय ना आता मी काय केलं एक एक कॉल केला ना समजा
हम्म
ते जेव्हा अपडेट आले कनाय माझ्याकड तेव्हा ते त्याना काय सांगितलं होत पाच कॉल करा म्हणून तुमी समजा बरं का मग मी पाच कॉल केले मग ते रिफ्रेश सबमिट केल. सबमिट केल्यानंतर ते सबमिट पण झाले. पुन्हा लगेच पाच कॉल आले म मग मला ते काय नाही नमकं म्हणजे असं कसं होऊ लागलं म्हणून समजा. मग मी त्यांना फोन लावला. ते संपर्क नंबर नाही का? मग त्याच्यावर ते मेसेज टाईप केला त्यांला सांगितला म्हणे तुम्हाला तीस कॉल करायचे.
हा का?
हा आणि अशे दहा दहा मिनटांन असं नाही बोलायचय.
हम्म
फक्त नव्वद सेकंद असं भरयला पाहिजे ब तो. असं दहा सेकंदा बसून पुढं नव्वद सेकंद ल देईल ते मग ऑप्शन.
सेकंद का आता हे पा सत्तेचाळीस, अठ्ठेचाळीस.
आसे सेकंद दिल तेन.
ह हो का? मग ती तेवढ्या वेळ तर हॅलो ना हाय
हा मग त्याच्यामुळे नाही काम आपणच धरून चालायच. दोन अडीच तीन मिनिट समजा कारण अशीे बी लगेच होऊन जातात तीन मिनिट.
हा
मग त्याच्यामुळं मग ते मी पहिल्यांदा पाच गिता ताई गेले ना ते झाले मग अ ते पुढं आपून आलं. पाच कार्य अजून करा म्हणून समजा पाच कॉल
मग तुम्ही एकाच कार्यावलीला फोन केले का पाच पाच?
हा आता सांगू तुला तुझा नंबर लावला ना मी तुला पाच करून घ्यायचे दोन मिनिटं बोलायचं कॉल कट करायचा, प्रश्नाचे उत्तर द्यायचे, पुन्हा कॉल लावायचा असं.
हा का
हां म आता गीता ताईला केलत चेक केले ना रेलची सी आर पी तिला लावला तिच्या संग बोलले पाच.
हम्म हम्म
आता तुझ्यासोबत अ अ
मग ये यायलाच नाही का माया बी सांगून दे जा मला त्याचे नंबर दे जा म्हणजे कॉन्टॅक्ट नंबर बी दे जा म्हजी
ह म्हणजे ते कसं होतं माहिती का आता कॉलवर बोलणारी व्यक्ती बी चांगलीच पाहिजे निस्त हा न हुं करेल ती नि चालत नाही त्याला,
हव ना ना नाही काय ते थोडं फार तरी
हा ना मग अस समजा मी तुला काही विचारलं ते बी तुला म्हणजे सांगता आलं पाहिजे कीवा जनरल काय होत नाही पण मग असं शांत नई बसलं पाहिजे कोणी कोणीच बोलणं चालूच पाहिजे असं तुम्ही कसही बोला हा हा देल ना म्हणजे फ्रेंड सर्कल मदि बोललं तरी चालतो तुम्ही साध बोला.
हम्म हम्म हे मला असं वाटते हे पाहून राहिले आपली बोलाची स्किल हम्म
त्याच्यामूळ म्हटलं मग आता हिलाच लावा बघू म्हणटलं काही ट्राय करू कारण दुसऱ्याला बायला बोलतात नाही बाई काय हा बरं बर मी कट करते पुन्हा